हा बोला.
हा कशात? मस्त आहेत. तुम्ही कशा आहात?
मजेत.
होव आज आपण होम मेड अँड फास्ट फूड या टॉपिक वर बोलूयात?
हा चालेल ना
हम्म हो आजकाल कसं आहे म्हणजे जास्तीत जास्त लोक तर बाहेरच जेवण जास्त करायला विचार करतात ना पण ते चांगलं नाहीये शरीराला रोज रोज बाहेरच खायचं
हम्
हो घरचं जेवण खा
बाहेरच तळलेले पदार्थ खाऊ नये त्यांन तब्येत बिघडतेय
हो आता पावसाच्या दिवसात तर बाहेरच खायलाच जास्तीत जास्त टाळायला हवं त्याच्यात माशी वगैरे बसतात बाहेरचे धूळ बसते बाहेर कस म्हणजे वाातवरण
सर्व बाहेर ठेवलेलं असतं कचोरी समोसा हे ते त्याच्यावर माशा बस डास बसतात त्याच्यात मग आपल्याला आजार होते
कस ये म्हणूनच म्हणजे स्पर्धने नीट नेट मीट साखरं
हम
भाजीपाला असं स्वच्छ धुवन तसं नाही ना हो बाहेर तसं नाही करत ना हम्म हम्म लहान मुलाना
माझ्या मताने तर पावसाळ्याच्या दिवसा मध्ये घरचचं जेवण करा तुम्ही घरच्या जेवनात योग्य आहार
हो हा म्हणजे पावसाच्या दिवसात तर भाजपाला खाण सुुद्धा टाळायला हवं
त्याच्यात बघा तुम्ही भाजीपाला घेताना सुुद्धा भाजीपाला बघुन घ्यावा त्याचात आळ्या असतात
मगं कोबी मध्ये जास्त निघतात अजून
खा तुम्ही पण व्यवस्थित बघून खा घरच जेवन कसं असतं एकदम पृष्ठ पौष्टिक असत आपल्या शरीरासाठी
हो तिथं पौष्टिक असतचं बाहेरच म्हणजे बघाना आता फास्ट फूड पिझ्झा बर्गर तुम्ही म्हणतात सँडविच फ्रेंच फ्राईस हे आपल्या तोंडाला म्हणजे अशी म्हणजे छान चव येते त्याची पण ते म्हणजे आठवड्यातन किंवा महिन्यातन एक वेळेस खाणच शक्य आहे त्याच्याने आजारी अ निर्माण होतात त्याच्याने वजन वाढतं डायबेटीस होते बीपीचा त्रास होतो
तुमचं कोलेस्टेरॉल लेवल वाढवुन येत
हा हे सगळे आजार येतातच ना म्हणुन घरच जेवण कस आहे आपलं चांगलं असत हेल्दी असत शरीराला खाल्लेलं.
घरी आपण स्वच्छ तेल वापरतो रोज आपल्याला जेवढ लागत ना तेवढेच वापरतो आपण तेल हे लोक बाहेरचे काय करता ते तेल वापरता रोज
हो बरोबर सांगितलं हेेत
ते तेल पूर्ण काळ होउनं जात तरी त्याच्यातचं तळंतात आपण तेच खातो.
हा ऐकणार थोडी त्यांना म्हणजे कसं एक वेळेच बाहेर चव लागली तर रोज म्हणजे असं रज बाहेरच्याचं खायला आवडतं त्यांना
हो.
घरचं जेवण मग स्वाद देत नाही त्यांना
निरबर आहे.
बाहेरची खायला जर चव लागली ना आ घरातलं अन्न म्हणजे कसं असं चोवीस चव लागत नाही त्यांना
हुम्म, बाहेरचं जेवण कसं असतं? तुम्हीच्या बर्थडे काही तुमच्या घरी फंक्शन आहे. काही आहे पाहुणे आले त्यांना घेऊन जायचं म्हणा अश्या टायमाला तुम्ही बाहेरचं जेवण करू शकता.
हा रोज गोत
मित्र मंडळी आली आहे त्याला दणक्या घेऊ मग
ह बाहेर म्हणजे ऑइलचं प्रमाण जास्त असतो. भाजीमध्ये किती पर्य ऑइल जास्त टाकतात ते. मीठ मसाले भरपूर असतात घरी एवढं मीठ मसाला पण म्हणजे असं ह कमी प्रमाणात वापरतो
बाहेर भरपूर तेल टाकता बाहेर
हो. लहान मुलांना पण कसं आहे वाढ होत नाही. हो हो हानिकारक हाय. लहान मुलांना पण रोज रोज नाही द्यायला पाहिजे
ना त्याला ना
तितकं हो हो होम मेड फूडच चांगलं असत फाट फूड फक्त त्या परत दिसतं चांगलं. चविष्ट चांगलं लागत पण शरीराला नाहीय ते चांगलं. त्याच्या त्याच्याने कसं पोटाला पण त्रास होतो अल्सर होतो. पोटाला?
मुलीवरलाही त्याचा परिणाम होतो.
हुम्म,
हुम्म,
बरोबर आहे.
बाकी कसं आहे म्हणजे आता कोल्ड्रिंक्स आलं भरपूर असं बाहेरचेच प्रमाण म पाकिट फूड तशाचे भरपूर नवीन - नवीन प्रकारचे खाद्यपदार्थ निघाले आहे.
बाकीच पुढतं खाहायलाच नको.
हो त्याच्यात कसं म्हणजे फक्त गॅस भरलेला राहतो. म्हणजे- म्हणजे, सोपेक हो हो. त्यांच्यात म्हणजे वस्तू कमी राहते पण गॅस जास्त राहतात त्याच्याने पोट फुगे होते. मुलांना पण नाही द्यायला पाहिजे एवढं, रोज रोज पाकीटचं फूड.
नाही नाही असं तुम्ही काही- घालू नाही लाग लाग ना ला ना त्यांना लवकर आजार ऍट्रॅट होतो. त्यांना लवकर आजार होण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे तुम्ही. लाहान मुलांना बाहेर च खाऊ घालू नका. तुम्ही खा एवढं तेवढं पण तुम्ही पण, मर्यादत खा थोडं फार कमी खा.
हा येत बरोबर आहे, आता लहान मुलं बघा- चॉकलेटच किती खातात त्यांना नाही सांगतल तरी, चॉकलेट पाहिजे असं म्हणतात.
हा ते लहान मुलांना कसं असतं त्यांच्या दुधाचे जात असतात. पहिली तर चॉकलेटच खाता, की दात पडले का मग अजून दास येतात. मोठे माणसां घेतो त तस असतो तेथ दात गेले का मग काय बोचरे होऊन जातात.
हो
हा मग त्यांच्यासाठी मोठ्या माणसाांनी तर चाकलेट खयलाच नाको. लहान मुलांचे तरी एकदा तकून जाईल-
नाही तुम्ही काय सांगितलं लहान मुलांचे दुधाचे दात असतात. तसं नाही राहत ना लहान मुलंच दुधाच्या राहता हे मान्य नाही. पण कसं आहे त्यांच्या त्या हिड्यांवर परिणाम होतो ना. त्यांच्या हिड्या सडायला लागतात. त्यांचे किटाणू पडतात तिथे. बाकीचं कसं आहे दात पडण्या अगोदरच त्यांचे दात जर किडले. तर मग भरपूर प्रॉब्लेम येते मुलांना. पोटात जंतू होतात. मग त्याना झोप लागत नाही. नाही रात्री चिडचिड करतात.
बरोबर.
हो जास्तीत जास्त आता घरचं आणण्याला महत्व द्यायला पाहिजे. बाकी मग कोणताही पदार्थ असो, तुम्ही गोळ म्हणा तखट म्हणा-
मला सांगतो लोकांना काय होउन गेलं आजकाल. नाश्त्यात पण बाहेरचे, काही पण मागून घेेतात कचोरी बजी. हे घान तेलात तळलेल्या वस्तू- खातात लोक, तुम्ही घरी खा ना उपमा बनवा पोहे बनवा. घरी पण इडली सांबर बनवता येत मग तुम्ही घरी हे नाही ते पदार्थ ज हॉटेलमध्येध्ये तुम्हाला भेटत ते तुम्ही घरी बनवून खा. एवढा आहे मेहनत लागते.
हा बघा ना आता एका पिझ्झाच्या किमतीत सगळं कुटुंब
हा लेडीज घरच्या लेडींनी पण आळास करायला नको. त्यांनी पण डायरेक्ट पोष्ट मस्त चांगलं चवीष्ट स्वादिष्ट. भोजन तर पाया माझ हा मग माणसं नाही कोणीच बाहेर खात नाही ह मग आ- त्यामुळं त्यांच्या आवडीचं बन बनवलं ना मग खातात लोकं. पण आजकाल कस हो गेलं टाईम टाईम महत्वाचं ही गोष्ट आहे. टाईमच नाही लोकांकडे काही बनवू क बो खाऊ असं नाही ऑर्डर केली पाच मिनिटात येतं खातात आणि पळतात कामला ये का जीवन आहे का?
पूर्वीच्याच काळात तर लोकांना घरीच जेवायचे जे जे असो ते घरीच बाजरीची भाकर तुमची मकईची भाकर बनवायचे जवारीची भाकर, भाकर असली की त्याच्या जेवनात चपाती आता आताय लोकं बघायला गेले तर.
घरचं अन्न बनवायला म्हणजे मेहनत नाही लागत. कसं आहे की आपलं पण एखाद्या वेळेस मोड चेंज करण्यासाठी बाहेर जायला हरकत नाही. तर का महिन्यातून इकडे जाणं बाकी कसं आहे मग माणसांनी
हे पिझ्झा वगैरे हे खायचे नाही मस्त घरी बाजरीचे भाकर म कईची भाकर बनवा आणि मस्त ना मिरचीच्या ठेसा बनवा अर पिझ्जाला काय? पिझ्झ्याहून चांगली स्वाद येतो.
हा येत आहे हो एका पिझ्झ्याच्या किंमतीत सगळं कुटुंब जेवण करून जाता ना. हम्!
भाजी नसली तरी चालतं मस्त मिरचीचा ठेसा बनवायचा बाजरीचे भाकर वगैरे मस्त चपाती जवळ खा एकदम बरोबर, हा!
तुम्ही कितीही छान भाजी बनवा काही बनवा पण हे तर चांगलंच असतं. हो हो, हे चांगलंच आहे. बाकी कसं आहे म्हणजे माणसांनी पण बाहेरचं अन्न टाळायला हवं. बाहेर जेवण करायला जाण जास्त कर म्हणजे कमी जायला हवं मान माणसांनी पण.
हम्म, नाही बाहेर कसं असतं बाहेर कशाला जेवणाला जाता? हे नॉन व्हेज वगैरे ज्याच्या घरी बनत नाही तर ते बाहेर जातात. आता ज्याच्या घरी बनतं ते बाहेर जात नाही जेवायला ते घरीच जेवण करणार.
हो त्याच्याने पण कॉलेस्ट्रॉल वाढतं ना?
त्याच्याने कॉलेस्ट्रॉल कशामुळे वाढतो? बाहेर जे तेलाचे प्रमाण जास्त टाकतात.
हम्म!
त्याच्यामुळे हे सगळं होतं. आणि घरी कसं असतं आपण घरी आपलं योग्य तेवढं तेल वापरून ती वस्तू बनवतो ना मग ते हानिकारक नसतं आपल्या शरीर त्याच्यात भरपूर प्रोटीन वगैरे आहेत ना.
हा प्रोटीन वगैरे आपण कसं आहे आपण प्राणीला मारून खाणं योग्य नाही ना.
हम्म, तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं. करू आपण नंतर बोलू हा.
चण जास्तीत जास्त खा चलत
हा.
ह.